हा ताई येतो आवाज?
हो येतोय मला. तुमचा आवाज येतोय. हो कसे आहात तुम्ही?
एक- एक मिनट ताई.
हा उचलू नका कॉल उचलू नका ताई. आपला कॉल कट होईल बर का? हॅलो! हॅलो! हॅलो! आवाज नाही येेते हो ताई मला तुमचा हा बोला ना तई,
हॅलो. ताई आवाज येतो का तुम्हाला? हा हा बोला काय म्हणता? अच्छा अच्छा हाबोला काय म्हणतय? एकदम व्यवस्थित तुमचं काय चाललंय?
हो चालू आहे. स्वयंपाकाची गडबड असते हो संध्याकाळी.
हा ना, त्याच्यातच वेळ जातो खरा जास्त आणि त्याच्यात घरच्यांची खूप नखरे ही भाजी नको, ती भाजी नको असो नको, आपण जस आल तस ऍडजस्ट करतो. माणस नाही
हो -हो ना, हो ना म्हटल आपण एक सामाजिक विषय मांडू. समाजात आता जे घडत आलेल आहे त्याच्याबद्दल बोलू. किं आता घडतय त्याच्याबद्दल बोलू.
चालेल.
हो आणि बघा ना आता तर अगदी नवीनच परंपरा सुरू झालेली आहे. आता लग्न वगैरे करतात पूर्वीच्या काही एवढ नव्हत बर का काही?
हो बरोबर.
पूर्वीच्या काळी साध लग्न करायचे फक्त साखरपुडा करायचचे. आणि लग्न करायचे आता तर किती निघालेल आहे बघा ना.
ते ज्याच्याकडे पैसा आहे. त्याच ठीक आहे पण ज्याच्याकडे पैसा नाही ना, पण मग ह्या नादामध्ये त्याचा एकदम चुराडा पैशांचाही चुराडा.
हो ना होना आणि पूर्वीच्या वेळेस आहे ना लग्नांमध्ये बघा हो हो बोला बोला.
म्हणजे माझ्या स्वतःच्या मामी बहिणीवरून सांगते माझ्या मामांची ऐपत नसते, पण मैत्रिणी सांगतात ना अस पाहिजे तस पाहिजे तस पाहिजे.
हो!
अवास्तव खर्च केला लग्नामध्ये आणि आता, गेली निघून तिच्या घरी आता तिच्या वडिलांना कर्ज फेडाव लागतय.
हो ना, पण मग पूर्वी असं नव्हत हो ताई.
नाही ना, हा अठठाहस काही कामाचा नाही ओ पण मग ते आताच्या पोरीना समजायला पण पाहिजे ना.
हो त्यांनी हेना आईवडिलांचा पण विचार करायला पाहिजे.
हा
हो आणि कस आहे मुलीच आता. हा पूर्वीच्या लोक कसे करायचे थोडस थोडक्यात थोड म्हणजे हो आणि अस जीवन असायच त्यांच की हो नाही. आपण जास्त थाट वाट नको करू किंवा मुलीच्या नावाने पैसे ठेवून देऊ.
हो दोन पैसे वाचवायच मागे होते ते.
हो आणि कसे वाचतील पैसे? हो ना. बघा पहिलेय ना. ह, ह, ह.
हे जे स्टेटस ठेवायची भानगडे ना. हे काही कोणाला जमवुन देत नाही. नुसता देखावा पाहिजे. आज कल लोकांना नुसत देखावा. त्या सप्तपदीचं महत्त्व नाही कळलं तरी चालेल.
हो ना.
ती सुपारी रंगीबिरंगी, पायान लोटली गेलीच पाहिजे.
हो ना.
सांगा बरं काय त्या सप्तपदीचा अर्थ कळतोय?
बघा काहीच कळत नाही. झिरोय हो ताई. अगदी झिरोय.
हो ना.
हो आणि हो ना, नाही आणि अस मुलींनी पण आईवडिलांचा विचार करून खर्च करायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा. बघा ना ताई आप पल्या वेळ आता समजा. आपल्या वेळेस जे लग्न झालेले होते. ते फक्त मुलगा मुली मुलीला बघून गेला. आणि मग तिथ तिथच. बघायला आले कि तिथंच बोलणी करायची कि, आम्ही एवढं एवढं देऊ, किंवा रूप नारळ करून द्या. घरातल्या घरात. आता ज एखाद्या मुलीच्या वडिलांची आईपत नसायची. तर ते म्हणायचे की, मी काय मो ठा साखरपुडा नाही करणार. रुपया नारळ करून देऊ. म्हणजे यांचे दहा लोक आणि यांचे दोघांकडचे दहा दहा लोक मिळून. मग तो साखरपुडा होत असायचा. आता तर दोनशे ते तीनशे लोकांच्या नुसार साखरपुडा असतो.
हो. ते मेहंदीच आता नवीन फॅड आणलंय बर का. मेहंदी मेहंदी मेहंदी. काये ओ त्या मेहंदी मध्ये? एका हळदीचा एवढा खर्च मेहंदीला होतो आता. लॉन्सवाल्याचा फायदाय. पण आपले खूप पैसे जातात. त्या अशा अवास्तव कारणामध्ये.
हो ना आणि
फटाके बाजी प्रत्येक गोष्टीत. आणि आता ते केक मांडतात ना.
हम्म.
केक कापायचा. ते हात वर करायचे दोघांनी. माझ्या त काही बुद्धीलाच पटत नाही. नाहीये, नाहीये, हो ना. पण आता त्यांना कोण सांगेल? ह्या लोकांना तेच तर.
हो ना. आणि पूर्वीच्या वेळेस बघा आहेर वगैरे वाजवायचे असायचे. अगदी साध्यात साध. आता त म्हणजे मागणी असते. मागणी असते की आम्हा ला आहेरमध्ये फ्रीज पाहिजे किंवा आम्हाला बाईक पाहिजे, आम्हाला फोर व्हीलर पाहिजे. अशी मागणी आहे आता आहेरमध्ये. पण पूर्वीच्या वेळेस आहेर वाजवायचा असायचा. आता आईला कपडे, वडिलांना कपडे. पाच भांडे बस झाला आहेर. हो, आता तर म्हणजे सगळं विचित्रच घडायला लागलेय.
हो ना. याचा विचार सगळ्यांनी कराय या ब सगळ्यांनी विचार करायला हवा या गोष्टीचा. कि हे एवढं गरज आहे का?
हो आणि जे समाजाचे आपले अध्यक्ष असतना त्यांनी हा विषय मांडायला पाहिजे.
हो ना.
हो जे समाजाचे अध्यक्ष असतात ना आता आमचे हे आम्ही तर शहरात असतो. म आ आमच्या आजूबाजू खेडेपाडे गाव आहेत. त त्या खेड्यागावांमध्ये अशी घटना घडली कि जो मुलगा पण होता आणि मुलगी पण होती ते दोघं ना डॉक्टर होते.
हा.
हो आणि खूप पैशे वाले म्हणजे विचार करा तुम्ही आता ओपन कॅटेगरी च्या मुलगा आणि मुलगी डॉक्टर असण म शिक्षणाला खूप पैसा लागतो.
पैसा लागतो बरोबर.
हो म ते दोघं डॉक्टर होते मग त्यांनी काय केलं अ समाजाचे जे अध्यक्ष होते त्यांना एकत्रित केलं त्यांच्या समाजाचे त्यांना बोलवलं. बोल असे दहा पंधरा लोक मिळून मग त्यांची ती चर्चा झाली. छोटीशी म्हणजे त्यांनी मिटिंग केली हो त्या मीटिंगमध्येध्ये ते दोघं न नवरा नवरी असं म्हणायचे की आम्हाला मेहंदीचा थाटबाट नाही करायचा. किंवा आम्हाला साध्यात साधं लग्न करायचे जसं पूर्वी च्या वेळेस आमच्या आई वडिलांच झाल ना त्याप्रमाणे आम्हाला लग्न करायचे आहे. आणि साखरपुडा पण आम्हाला अगदी साध्याच साध्या करायचय आम्हा तो नवरदेव तो जेवणा नवरा मुलगा होता ना तो सांगत सांगायचा की मला काही घोड्यावरून मिरवणूक काढायची नाही साखर पुुड्यात. मी लग्नाच्या दिवशी घोड्यावर बसणार मला आम्ही बग्गी मध्ये येणार नाही. म्हणजे त्यांनी एक लिस्टच बनवून आणली होती दोघांनी की आम्ही आमच्या आईवडिलांचा पैसा वाया घालणार नाही. आम्हाला अगदी साध्या आणि सोप्या आणि आपल्या रीती रिवाजाने आणि आपल्या संस्कृती ती नुसार आम्हाला लग्न करायचे आहे.
हा.
म्हणजे बघा ना तुम्ही आताची पिढी यांचे विचार किती चांगले.
हो.
हो आणि म्हणजे यांना अगदी साध्या पद्धती चं लग्न करायचंय.
हो.
म्हणजे एवढे करोडपती असून म्हणजे ते अगदी थटा
पण मला असं वाटत ताई अ म्हणजे जे अ उच्च शिक्षित लोक आहेत किंवा जे उच्च अ याचे आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली एक ते लोक तडजोड करतायत पण मध्यमवर्गीय लोक तडजोड करायला तयारच नाही.
हो ना.
त्यांना नुसतं त्याचं स्टेटसच पडलेलं आहे.
हो आणि ते काय तुम्ही मस्त फोटो काढता आणि स्टेटस ठेवता ते ब्राह्मण काय मंत्र बोलतोय त्याच्यावर तुमच लक्ष नाही. काय पूजा चालू आहे? त्याच्यावर तुमच लक्ष नाही त्या मंत्रांमध्ये काय उच्चारण करतात. त्याच्यावर तुमच लक्ष नाही मग एवढा थाट बाट आणि
लग्न झाल की फक्त हात धरायचे हात वर करायचे जिंकल आम्ही.
हा म्हणजे ते एक दाखवता की आम्ही जिंकलो अरे पण कशे जिंकलात? आतापासून तर तुमचा संसार सुरू होतोय जोपर्यंत तुम्ही पन्नाशी ओलांडत नाही तोपर्यंत तुम्हाला मग नंतर माहिती पडेल तुम्हाला कसं जीवन जगायच ते. कळेल पन्नाशी नंतर तुम्ही हात वरती करा ना की आम्ही जिंकलो अस.
हां
म्हणजे किती अस हे. लहानपणापासूनच मुलांना हे ना ताई हे असे संस्कार दिले पाहिजे. या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे घरात पण व्हायला पाहिजे समाजातही व्हाय
हो
जे आपले समाजाचे अध्यक्ष असतना त्यांनी दर महिन्याला महिन्याच्या कुठल्या तरी एका तारखेला एखादा तारीख ठरवायची आणि त्या तारखे त्याला मीटिंग वगैरे ठेवायच.
हो हो
म्हणजे समाजात जर आता एका घरात काही अडचणी असेल किंवा त्यांना काही त्रास होत असेल तर मग ते त्यांच्या अडचणी मांडू शकतात समाजा पुुढे की आम्हाला असा त्रास होत आहे आणि आमच्या घरात मुलगी आहे. आणि आम्ही एवढ थाटामाटात लग्न करु शकत नाही किंवा आम्ही हुंडा देऊ शकत नाही आम्हाला अगदी साधारण पद्धतीने तिने लग्न करायच आहे‌.
तेस तर आता खरं दोन्हीकडचे लोक लोकांनी समजून घेतल तरच हा प्रश्न सुटण्या जगतोय नाही का?
हो हो मला तरी तेच वाटत.
नाही तर ह्या गोष्टीला काही अर्थच नाही हाय की नाही लग्न म्हणजे एक अ हम्म लग्न म्हणजे एक आता ना ते लॉन्सवाल्यांचा बाजार झालाय तो.
हो हो
प्रत्येक गोष्टीचा देखावा देखावा देखावा.
हो
बाकी
खरच ना. देखावा म्हणजे आर तुम्ही देखावा दाखवताय पण मग लोक नुकसान तुमचच होतय ना एवढी जमापुंजी तुमची जाते. हो जमापुंजी किती जाते हो ताई. हो ना
तेेच तर समजत नाही त्यांना.
हो असं नको करायला भरपूर असे लग्न होतात म्हणजे या दोन वर्ष पासून जास्त वाढलेला
हो ना हो
झालेय ताई आपले दहा मिनटं हो तुमच्याशी बोलून छान वाटले हा धन्यवाद.
हो हो चालेल ताई.